हॅलो हा आवाज येतोय? आवाज येतोय.
आज ये
हॅलो. हो तूझा आवाज येतोय मला हॅलो.
आवाज येते.
अं. हॅलो आं हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो मॅडम
हा कसं काय आवाज येत नाई येत गं, आता येतोय आवाज? हॅलो. हॅलो तुझ्याकडे नेटवर्क नाईये का?
हॅलो.
हॅलो बोल ना. माजा आवाज येतो का तुला? माझा आवाज येतो कां? हॅलो.
हा ये हा नाई आवाज येतोय.
येतोय कां नेटवर्क नीट मंदन आलाय का बर आलं मंदन आला? मण्णा आला का बरं आलीय?
नाई आस्तं. आसलब नाई हा अफवा असेल
बसलात ना का बरं आलीये का कुठं गेली होती? कुटं गेले
आ मीटिंग होती नां मीटिंग हा होते.
अच्छा झाली मग मीटिंग.
मीटिंग होती मीटिंग. हम् झालीय पण इथं भंडारा आहे ना तिथं काय हा झाली अजून बाकी आहे इथं भंडारा आहे ना. भंडारा मध्ये ते कथावाले तिथं जेवण कराय बोलवलं होत मला तिथ गेले जेवाय. जेवण करायला गेले होते तिथं भंडारा मंग भंडारा आहे ना आम्ही सगळेच गेले ना सगळे सी आर पी सगळेच हा सगळेच ही आर पी गेले होते मस्त. जेवण पण होत या मणे भंडाऱ्याला तुम्ही पण
हा मग केल जेवण.
हा पोट भर
काय होत काय होतं जेवणात? भंडारात.
भात भात वरण अस आणि पडी पण होती. बटाट्याची भाजी पण होती म्हणून म्हणून तर आता माझी मै मैत्रीण ला बोललं की माझ्या जवळ जवळ पिशवी जर राहिली असती ती ना डब्बा तर घेऊन आली असती माझ्या मुलीला ती तशी. ना माझी मुलगी
हा हा हा हा ह ह. हा हा.
आण मग तिथं पाच झाले नवोदय मध्ये
ह ह ते ह ऍडमिशन झालं का तिचं मग. पाठवून दिलं का पाठवून दिलं का आहे ती.
नाही एक तारखेला एक तारखेला बोल.
अच्छा एक तारखेपासून सुरू होणार का अच्छा.
तारखे
हम्म हम्म हम्म.
अजून साहित्य घ्यायचं बाकी हा अजून गुजरात अजून गुजरात मध्ये पण काय गव सांगितलं तिथं पण सैनिकमध्ये पण पस. झाली ना. तिथं पण नंबर लागला कोणती शाळा सांगत हो. ते हा सैनिकी.
मग कुठे पाठवणार आहे नौदयमध्ये पाठवणार का? कसं आहे न कि अक्कलकुळला अच्छा अच्छा हा अक नौवदय मध्ये चांगलं आहे.
हा सगळ्या सरांना विचारलं की नौ दयमध्ये
हम्म नौवदयमध्येच पाठव कारण, शिक्षण चांगलं आहे तिथे नौवदयाच नौवदय विद्यालयच शिक्षण चांगलं आहे तिथेच पाठव सौर्या, निक्या तिथेच जातत.
ह् नौवदायलाच पाठवलं सैनिक मध्ये पण सांगत होते, कारण की ते लांब आहे ना अजून ते कशी ते बोलतात ते उर्दू का? गुजराती गुजराती मग गुजराती बोलतात ना, मग तिची मै
मुलांना अचानक आपल्याला मुलं नसणार तिथे मग अचानक गेल्यानंतर हिला अडचण. अडचण येईल ना बोलण्यात सगळ्यांत तिथे
हा म्हणून इकड पण मग म्हणून इथं ठेवलंय ते आमचे मना हा मंदनाचे ओळखीचे सर आहे ना बरी कदर करतात ते त्या सरनां तर त्याचे पण तिथ लंगडीला शिक्षक या आणि त्यांची बाई पण अशीच काय लंगडीला आदर्श अस सरकार जिल्हा परिषदमध्ये मग त्यांना सरांना विचारलं की सैनिकेला ठेवू काय तर नौवदयला असं तेलाच तर सांगायचे कि इथं, नौवदयला ठेवा सैनिकीला राहुद्या, सैनिकीला परीला करून घेऊ
हम्म चांगल आहे नवोदयलाच पाठव म
हा म्हणून अजून दुसरे सर हायना त्यांना पण विचारले घरच्यांना त्यातलं ते सांगायच की इथंच पाठवा अकवळेला
हा ते कस जवळ पण आहे तुम्हाला बघायला जायचं असेल तरी पण तुम्ही जाऊ शकतात
हा जाऊ शकतो म्हणूनच त्या मॅडम ते पण आले का आज
हा आले ना मी पण मलगावला गेली होती ते मनमाड म मनमाड नाही मग काय का सीमाच गावात नाव काय हा मानमोड हा तिथे चालू आहे मी पण मलगावला हा विजिट आहे ना मुंबईवाले आलेले हा उद्या राहील उद्या राहील काय काय माहिती उद्या परवा राहील काय माहिती
हा मला सरळ तसं सांगत होते उद्या
हा चांदशैली लंगडी हनुमानपाडा असं राहील किंवा घोटाडी असं कुठे पण राहील मग ते हम्म काय नाही एवढं जे वस्तू दिले आहेत त्याच्याबद्दल विचारतात काय काय केलं व बाकी काही नई
दुसरं नाही ना जे वस्त तू दिलय तेच विचारणाराय ना दुसरं काय विचारणार दिलंय तर दिलंचाय
ते असं म्हण की यानी मला कशी मिळाली दिली मग तर कधी भेटलं होतं काय फायदा झाला असं तेवढं विचारतील ते त्यांना बोलायला लावून द्यायचं बाहेर च नाव पण घ्यायला लावायचं आणि हे पण प्रोजेक्ट तर नावय हो हम्म हम्म हा काल मीटिंग फोटो बघितले मी तुझे हम्म
ह अजून आज घेऊन आलीय बघितलं का कसेय फोटो त्यांना सांगितलं कि नाव सांगायचं संस्थाचे आणि जे मिळाले ते भ सांगायचं हे पण मिळाले आणि काय फायदा
ह हो ते पण सांगायला लावायचं त्यांना - बाकी बाकी काय चालूय तुझ
काहीच नाई आता काही विजिट द्यायची त्यांना चांगले चालूय काय म दरोज काम चालू आहे आज सुट्टी मागून आली पण आज पण विजिट केलं चंदा गरोदर मातांची मिटिंग घेतली दहा वाजेपर्यंत
बैठक बैठक आणि मग गृह करतात का तो किती दिवसां
हा रोस
हा हा.
हो कारण की मी महिन्यातून असं दहा पधरा दहा पंधरा असं महिलांच घेऊनच घेते मी महिन्यातून किती? होऊन जाते माझी हा
चांगलंय हाय.
काय?
हा आणि जे श्याम्या मुलं आहे ना हा श्याम्या मुली त्यांना तु स्वतःहून दाडपण देऊन आलीय मी सर मध्ये दौडून मग दिऊन आलीय कारण की वजन जास्त वाढायला पाहिजेल कारण दत्तन दत्तक घेतले पण हे. अजून वजन कमी राहणार, तर आणि अंडे ख नाही खात होते, तर तिला सांगितलं कि.